आवाज येतोय?
हो हो येत आहे ते आवाज लहानच य येते.
हा काय सुरू आहे?
काही नाही हे फोनच करू राहिली मी बसली बघा इथं, तुमचं काय चालूय?
काही नाही आमच्या हरभऱ्याची टाली झाली बा खाली करणं.
काय केली हरभऱ्याची?
हरभरा टाली खाली करायची होती ना?
हा हा.
तेच गडबड होती आज.
हो काय? त्या वातावरणाच्या वातावरणाच्या काढला असेल ना?
हा त्याच्याच्यान काढला आज लवकर.
हा हा.
गोदामात टाकणं सुरु होतं ते मधातचं पाण्याचा ठोकायला.
हा हा.
ते, आण तुमचा कॉल मगाशी हे केला गेला.
ह ह, तुम्ही कुठचे काय?
नाय दानापूर
दानापूरच्या नाई काय? आमच्या इकडं जास्त वातावरणय, चार वाजतापासून
कोणतं गा?
वातावरणाय भिजले वगैरे पाऊस नाय आला आमच्याकडे तर लाईन जायला आहे तुमच्याकडे गेली का?
हौ हौ लाईन गेलीय.
हम्म् हम्म हम काय माहित ना सर्व जिकडे गेलीय काय माहित ते लरा्यापर्यंत
हौ गेलेली दिशी, आमच्या इथं एक घंटा झाला गेलीय.
ह ह आमच्या इकडे एक घंटा झालं एक तास झालेस ना सात वाजता साडे सहा वाजता गेल ना. का आजून आली नाई.
सुरु होता तेव्हा
हम्म जवळपासचे सडक गेले वाटते.
हा हा
वारं वगैरे नइ आलं, हवा नइ आली.
नाई, हवा नाइ आलीये, एका दमान शितोळे लागले सुरू.
हम्म हम्म आण तसेही आपले इकडे रान नाईये ना ती काय म्हणतात ना गहू राहील ना काही लोकाचे यायचे.
नई, आमचा काल गहू काढला, आता हरभऱ्याची एक गंजी राहिली, उद्या काढ.
हम्, हरभऱ्याचं गहू काढला आत करायला बी काढायचं.
का ओ ताई?
हो, काय म्हणंत? बाकी पापड वगैरे केले.
नाई, ते राहिला तर आमच्या इथं पहिले सुतक पडलं आम्हाला, चुलत सासरे वारले तर. नंतर लग्न झालं दिराचं. हा त्याच्यान मग अठ दहा दिवस.
हम्म्, कोणत्या गावची केली मुलगी?
अकोल्याची
अकोल्याची ती
हम्, जॉब करते ती मुलगी पण आता दिवसाच्या आत गेले, आता हे पाणी ब याचे पाणी पावसाचे नाई, लाईन नई आली अजून
हा आमची एली आता जस्ट आली. ताई नसली तर गमते, बिचारा नाही तर गमतच नाही.
नाई, तसंच आय.
हम मुलं नाई राहत, नाई लाईनच्या. लाईन असते, वाटते येईल चांगलं. घरात नाही ते बाहेर राहतं. बाहेर थांबतो परत
हा का हो, याच्यावर आता माझे तर दोन, तीन कॉल तसेच गेले वाया
हो ना
तीन कॉल लावले मी पहिल्याच, दुसऱ्याच नंबरवर लावले ते ती ओपन केलेली, त्याच्या तसेच गेले तिथून कॉल
मुलं वगैरे मोठेत की लहान आहेत तुमचे?
नाई, मुली माझ्या जॉब करते मुलगी.
ह ह ह
बाकी दोन शिकूनच राहिले. मोठीे करते जॉब.
हम्म हम्म
तुमच्या इथ
असच, हा बाकी, तूझ्या मोबाईलमध्ये मिनटं दिसतात काय? किती आहे चालू म्हणून मिनट समजतात काय? ह ह खर आहे ना.
हा दहा, पंधरा मिनिट बोलाव लागतय. बाकी, मुल वगैरे किती आहेत तुम्हाला.